हो स ब आणि जोड दारीच रसम नाही हा. नाही साध लागे ना पैसे दिदी पाच स रुपय हा. डे त बो ना को बोम. कापडे ला ते. त बोोलले ब ररोट्या खाय को बोोलले अ हमने बोले नाही अभी फि शकील भैयान बोले थुत्तार लेक क्या बैठी. इनको जाने का ना रोट्या दे ना इनको. जब ऊठी ठेवोल समन भाभी एक पजेटे तुम्हाार चचावल ल गे. आणिच्या भाब खाय काच बाजू लहान काली ना.
हा नान आमत्या चावल कुच के आणि फरभी बोले थीली बोले खाईड रास्तिक ल म्हण त दिन श कील भैया च्या दोस को बोली म्हण बरीच मार भीटी म मोस दिुला मग र ही थी ताकी तुमते इत्ते कर दीए कुर दीर करके चलीयी तुमही इथे करजे करुर्जे करक ते चलीच म बोलली. छबा ना है ना शबाना आहे ना म चबाना एक नााकत नाही किसको बोलने तुम क्यू नाही आय तुम क्यू नाही गय कर. पण ते ना खरच कुंकवात नसतीच करायचं एकच फरगी नाही. ऊनके बाप को इत्ता हे करेले ऊनको
भूती रहिंगा म्हणजे
काय झाल त वाचून मलेच त्यांना ह अक वा. ये या इथनई कोणाच तरी ईथ हे मांडो होता. किती बंगा कची भाजी नाही फरक का ती भाजी आणली म्हण म्हातारा ना एवढं मोठ पातील बर घडा घड घडा पीऊन म घेतली त्या पोटात. ईतकी आग पडली तर त्याला ते संड असन ते लागले तहस पासुन. अरे भूक भूकम. मने खुद्दी मोजके. ते डबबा डबबा भरके दे दे. मणे खिकधी भाई ने. हरा फरा फरा खायचे हातपाकडके खायचे फारा फारा आणि बाहेरलात. हा उनोने क्या बोले ते मुले हसिना माहि तुम्हा जेव्हा पण हम्म बुढे आदमी दादा ते सांगी
तो हमारे मटन सपने खरबूजे तरबूजे लाना. की हमारीे सासने क्या करणार. शमा आप्पा ने ये देख ऐस ऐसे मांडी दाले नको दिखता नाही एका च ऐसे मांडी डालना ऐसे आण इधर से
ऐसे क्षमा क्या क्या लाया नाही, आया नही अभी. का पैसे पडेे बाजार करणे आणि या टरबूज खरबूज मोडा.
या भाग जा ना. त इनोने इता बडा निकाल के दे उसको.